हॅलो
हॅलो
हॅलो हां हा बोला हा तेच म्हणल आपलं बोलूया तुमच्यासोबत टाईमट बोलूया त्याच्यामुळे कॉल केलेला तुम्हाला हम्म तेच म्हणटल म्हणजे मी आइकलेल की माथेरन हा म्हणजे मी माथेरानबद्दल एक ऐकलेलं म्हणजे ते थंड हवेच एक ठिकाण आहे मग त्या ठिकाणी आपण फिरायला वगैरे जाऊया ना
माहित असेल तर खरं सांगा गेल्या वेळेला सांगितलं खूप छान माहिती होती
हा हा तेच की म्हणजे कसं आपल्याला कोणतरी सांगितलं की आपल्याला एक्साइटमेंट होत्या ना की आपण फिरायला जायला पाहिजे पाहिजे तिथं किती भारी आहे तिथलं वातावरण वगैरे ते म्हणजे जी लोक फिरून आल्यात म्हटल्यावर तिथ काही ना तरी काहीतरी खास असणारच म्हणून तिनी सांगत्यात आपल्याला मग तेच म्हंटलं म थिराणपण माथेराणपण हे थंड हवेचं ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण आहे ते प तिथं पण असं फिरण्यासारखं भरपूरच आहे ते कसं आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पडतेय ते म्हणजे एक बसलेलं ठिकाणच आहे ते हा माथेरान आणि मेन म्हणायला गेलं तर ते थंड हवेच पण ठिकाण आहे एकदम सुंदर पण आहे आणि आपलं मुंबई आणि पुणे ह्या शहरापासून ते जवळ आहे दरवर्षी म दरवर्षी तिथं भरपूर म्हणजे पर्यटक तिथं भेट द्यायला येतात म्हणजे त्यांना पण कस तरी म्हणजे काही वाट असणार ना म्हणजे कोण पण आपल्याला माहितीच असते आता मी त्या ह्याच्यावरती रिल्स पण बघतो. हा होय उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये पण चालतय सोडा पण हा चालते फिरण्यासारखं ते आहेच पण मेन म्हणाय गेलं ना तिथे एक रेल्वे आहे छोटी पण त्या रेल्वेचं कस उन्हाळ्यामध्येच आपण आं
त्या रेल्वेच काय रेल रेल्वे काहीतरी आहे ती ती कस तिथल्या तीथ म्हणजे फिरत्या म्हणजे नेरळ पासून काहीतरी माथेरापर्यंत ती फिरत असत्या पण त्याचं पण कसं वैशिष्ट्य आहे की ती उन्हाळ्यामध्येच आपण जाऊ शकतो उन्हाळ्यामध्येच ती रेल्वे बाहेर काढली जात मग त्यातून आपण जाऊ शकतोय पावसाळ्यामध्ये काहीतरी ते काढत नाही त्याच्यामुळे आपण सहजासहजी तरी उन्हाळ्यात जायला पाहिजे जर आपल्याला त्या रेल्वेचा मधून निसर्गाच आपलं ते निसर्ग आपल्याला अनुभवायचा असेल तर आपल्याला उन्हाळ्यातच जायला पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणायला गेली तर होय समुद्रापासून ते काही तरी ना आठशे मीटर उंचीवरती समुद्र काहीतरी खाली आहे. हा उंचीवर आहे ते आणि समुद्र त्याच्या खाली त्याच्यामुळं बघा की समुद्र असल्यामुळे कसं वातावरण पण तिथलं थंड हवेशीर असणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणाय गेली तर तिथं गाड्यांना म्हणजे आपली जी वाहतूक आहेत. आपण जी गाडी वगैरे घेऊन जातोय त्या गाड्यांना तिथं बंदी आहे. तिथं आपण घेऊन जाऊ शकत नाही तिथ गाडी. नाही आपण कस अ थोड्या अंतरावरती ते घेऊन जाऊ शकतोय मग तिथ काहीतरी असणारच ना पार्किंगची सोय वगैरे तिथं आपण ते लावू शकतो. गडी व आपली पण एवढंच की कस ते निस निसर्ग आहे त्याच्यामुळे आपण ते प्रदूष म्हणजे प्रदूषण आपण तिथं करून चालत नाही.
होय मग जर आता त तर राहायची सोय वगैरे आहे तशी
हा हा राहायची सोय वगैरे आहे जस हा नाही होत मग ते तिथं आहेत. हॉटेल्स वगैरे आहेत आपली जेवणाची वगैरे सोय पण आहे म्हणजे सगळ्या सोय आपल्या काय म्हणजे आंघोळीचं म्हणा जेवणाची म्हणा त्याच्या सोयी सगळ्या तिथं आहेत.
मग जर गाडी नेता येत नसेल का मग चालत फिरल पाहिजे.
हा म्हणजे जे आपण अ म्हणजे तिथं आपण आता पर्यटकासाठी गेलोय ना पर्यटक म्हणून गेलोय. मग तिथला जर निसर्ग आपल्याला अनुभवाचा असेल तर आपण पायी पायी पण जाऊ शकतोय त्याच्यामध्ये म्हणायला गेलं तर त
किंवा ट्रेन ट्रेन यूज केले जातात का जास्त हा हा हा लक्षात आलं ते मराठी उभेग आहे माहित आहे का तुम्हाला हला
कोणते
अच्छा
हछ
अ हे दोोघची
असेल मी बघितला बघितला नसेल तो हा मी बघितला नसेल हा माथरा दावलं का मग त्यामध्ये हात गाडी हात गाडी पण आहे त्याच्यामध्ये म्हणाय गेलं तर म्हणजे कस हे आपण बघ पायी जाणार परत म्हणा घोडा गाडी आहे तिथ त्याच्यावरून हात गाडी त्यामुळे निसर्गाला काय दूषित म्हणजे दूषित नाही आप आप स्वड घे गो तर त्याच्या धुरामुळे दुरामुळे य ते हा हा प्रदूषित होऊ शकते आणि मेन बनायला गेलं तर होय होय तिथलं वा वातावरण हे स्वच्छतेच आहे परत प्रदूषणमुक्त वातावरण आहे किथलं हा तिथं म्हणजे फिरायला आहे सोडा बरेच बरेच काही ठिकाणे पण आहे तिथ त त्याच्यामध्ये बघा काय फिरायचं ठिकाण म्हणाय गेलं तर हां पॅरोनामा पॉइंट आहे इको पॉइंट आहे सनसेट पॉइंट आहे परत लुईचा पॉईंट म्हणून हे तिथलं जास्त म्हणजे जास्त प्रसिद्ध असलेली ह ठिकाणं आहेत माथेरानला आणि मेन गोष्ट म्हणायला गेली तर कसय माहितीय काय हा मेन गोष्ट म्हणा गेली तर आपण माथेरानला फिरायला गेलोय म्हटलं फक्त ति तर माथेरानचंच काहीतरी असं अस अस नाही मी जी ठिकाण सांगितली त तिथं प प्रसिद्ध ठिकाण आहेत मग तिथं आपण जाऊ शकतोय मग सनसेट म्हणा सनसेटमध्ये जाऊन कसं आपल्याला फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा काही ना काहीतरी आपल्याला काढायला पण भेटते आणि तो बघण्यासारख पण आहे हा आणि म्हणायला गेलं तर तिथं ना सूर्योदय आणि सूर्यास्ताचे म्हणजे सकाळपासून आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे दृश्य आहे ते तिथं बघण्यासारखं आहे म्हणजे सुंदरच आहे पूर्ण बघण्यासार
होके उंचीवर तर ठिकाण आहे त्याच्या
होय डोंगर आहेत आणि खूप सऱ्या अशा दऱ्या पण आहेत तिथं आणि पावसाळ्यात जर आपण ण गेलो तर तिथ आपल्याला धबधबे बघायला मिळणार परत एक दुःख पडलेलं असणार परत तिथला हिरवागार आपल्या भाऊ टाण त्याच्याकडे आकर्षित आकर्ष आकर्षित करून घेते आणि निसर्ग म्हंटला की कस हा आणि निसर्ग म्हंटल्यावर कसं आपल्याला त्याच्यावरती प्रेम ह आहेच आधीपासूनच आहे निसर्ग आपल्याला खूप आवडतोय पण आणि मेन म्हणाय गेल तर ते माथेरान ते बघायला खूप भारी आहे. हा त्याच्यामुळे कस आता बघा काय आपलं दैनंदिन जीवन आपल्या दैनंदिन जीवनात आप आपल्याला टेन्शन पण किती असते बघायच. परत ताणतणाव म्हणायला गेल. तर बघा आपल्या घरातल्याच का घरातली सगळी काम आपल्या मुला बाळांचा आवरण म्हणा, हे सगळ आपलं ताणतणावच झालं. ना मग तेच एखादी एक सुट्टी घेऊन आपण ते ठिकाण फिरायला गेलो तर आपल्याला किती फ्रेश वाटणार ते आपलं मन कि ते फ्रेश होणार म्हणजे खूपच असं अस निसर्ग म्हंटलं की आपल्याला फ्रेश
खरंच अशी एखादी कुठली तरी ट्रिप काढायलाच पाहिजे वर्षात एकदा जेणेकरून ह्या कातला सजायच्या रहाट अडग्यात ना तसं वेळ काढून हा
तेच की म्हणजे कसं निसर्गाच्या ह्याच्या सानिध्यात आपण टट्रिप काढाला पाहिजे, म्हणजे कसं आपलं पण मन शांत होतं. फ्रेश पण वाटते. फिरल्यासारख पण वाटते, आणि जे पण काही टेन्शन असते, त्या आपल्याला नसतयच पूर्ण म्हणजे काहीच टेनशन नसते, त्याच्यावर आपण फिरू पण शकत चांगलं फॅमिली सोबत म्हणा मित्रमैत्रिणीसोबत म्हणा. सगळ्यांसोबत जाऊन फिरून येऊ शकत आणि तिथला निसर्ग पाहायला आपण की नाही अनुभव पण आपण तिथला घेऊ शकत म्हणा मी मागचा त्या दिवसां क तुम्हाला कोणा पक्षाचा आवाज वैगरे तस तिथे पण पक्षी असणारच, एवढ मोठ जंगल आहे म्हटल्यावर पक्षी असणारच. पण आवाज आपल्याला ऐका येणार वेगवेगळ्या पक्षी आपल्याला अनुभवायला पण येणार त्याच्यामुळे मी म्हणते की पण जाऊया माथेरानला फिरून येऊया.
हो हो चालेल. कि खरंच थोड सांगितलं एझॅक्ट जायलाच पाहिजे ना आता.
जाऊया म आपण चालेल.
हो हो चालेल नक्की
हा चालेल चालेल ठेवू मग चालते.
ओके ओके.